पाचचेे पाच करतो.
मग काय आता दोन दोन पा काय एवढं क वाटाला मी झालो ना फोन पड्ड पड्ड होऊन चाल.
किती वेळेस लागल त मेहंदी म्हणला तुम्हाला चार पाच वेळेस ना.
चार पाच हावणार मी मेहंदी लावायला नव्हती पाहिजे रे. चार पाच वेळेस नसेल लावेल. एकदा आयटीए ला होतो त्यावेळेस एकदा लावली होती त्याच्यानंतर मग डायरेक्ट बंद बंद करून टाकली होती. म्हणजे आता पर्यंत म्या. दहाच्या वर वईलच नसन आठच्या वर बी नसून म्हणजे पाच. चार पाच सहा होईल असेल पाच सहा वेळेस.
तेच तर म्हणल पाच सहा वेळेस लावली असल. काय काही नुकसान झाल का तुज मेहंदी लावल्यान?
म्हणत कोणी कोणी म्हणत मला ते सलूनवाला एक सलूनवाला बोलल होत.
काय?
सलूनवाला म्हणे कि भाऊ तु मेहंदी लावली म्हणे. मेहंदी लावल्याने काही नाही म्हणे मी पण मेंहंदी लावतो म्हणे अस नि राहात म्हणे कि तो मेहंदी लावली. तर बा आता समजा जे ढवळे केस आहेत तेच काळे होत राहता म्हणे. आणि बाकीचाला नाही होत म्हणे काही कोण कोणी म्हनत म्हणे कि. अ बाकीचे बी डवळे होत्या त्यांना वाढते की असे डवळे आणखीन जास्त होत्या. तस काही नाही राहत म्हणे तू जर एका दगडा ढाल एका दगडाला कळल कलर मारू राहिला त एकच दगड होणारय म्हणे असं थोडी राहता म्हणे.
हां पण मग तुला काही वाटला का फरक?
फरकच काय जास्त दिवस डवळे म्हणजे जास्त दिवस नाही राहत काळे. कमीत कमी झाल तीन ते चार महिने काळे केस राहत फक्त सगळे.
हा आणि ते वाढ वाढय लागले डवळे नंतर.
हा मग नंतर ढवळे वाढायला लागले पण मग मला ना मला एवढा अनुभव आहे. माझे जिथे जिथे ढवळे केस होते का.
हां
तिथे तिथे ढवळे केस आहे अजून फक्त त्यात कमीत कमी चार ते पंधरा दहा पाच केस. तिवडे वाढले असन डवळ्यामध्ये आणि ते काऊन वाढले माहिती मेहंदी लावले नाही वाढले ते.
मग
कारण की पप्पाचे कसे ढवळे होते वंश वंश त्याच्यामुळ ते मये ढवळे कस मये. आता समजून घे आता ढवळे केस उगऊ राहिलेत मग तीथ. ढवळे केस होणारचयन ना अजून जादा.
हां आल मला म्हणजे तो आहे ना वरचाच भाग काळ आहे पूर्ण.
हा वरच्या साईडला समोरच्या साईडला थोडे झाले तिकडं. वीस पंचवीस केस डवळेे झाले तिथं मग तिथं. पहिलेच ढवळे होते माये पहिले समजून घे दहावीला किती होते माहिते सात ते आठ केस डवळे होते तीथ. आता वीस पंचवीस असल पंचवीस तीस केस ढवळे असन समोरच्या साईडला.
हम्म पंचे स
तो बाहेर एक टॅबलेट विब्लेट घेतल्या की नाही
नाही ना कुठ घेतल्या.
घेतल्याच नाही का अजून टॅब्लेट.
ते काय मग ऑपरेशन झालत. मग त्यांनी दावाखान्यात आल्याने गोळ्या दिलत्या त्या गोळ्या चालू आहेत मला पंधरा दिवसाच्या. आता त्या संपल्या आता ह्या चालू करतो. म्हणजे भावा मी तू सांगू का मला ना केसामध्ये लय भारी फरक दिसला. पहिले मैं कैसा? तर केस असे मा हातात घुतायचे हो, असे घुसायचे. आणि त्यांनी जो आरशात पाहिचो ना, पाव वाटेस नाही. कारण ते घान केस व्हयंल होते. आता मी एकदम परफेक्ट नाही व्हयंल, पण पहिल्यापेक्षा लय बरं व्हयंले.
हमी हम्म हम्म हम्म.
हं त्याला म्हणजे एक वर्ष तरी लागण पूर्ण फरक दिसायला. कारण आहे ना आपण जेव्हा काही खातो का त्या आधी बायकीचे अंगाला लागंत. ते आपल्या डोळ्याला, चेहऱ्याला शरिराला, किडनी ला जाच्या अशा ठिकाणी लागतं. मग दवा जास्त खातो का तेव्हा ते केसाला लागतं. त्याच्यामध्ये केसायला फरक दिसतो ना, तेव्हा टाईम लागतो. पण मग एकखटे फरक दिसतो केसायला. कमीत कमी सहा सात महिनेत केस लय भारी होउन जातील मये. त्याच्यामुळे मी ना मेंहदी लावा नाही सध्या. जर नाही झाले समजा काळे, नाही मग नाही झाले, तर मग मी लावून घेणार आहे.
एवढे सहा महिने कर मग दोन हजार सतावीस पासून चालू करून दे म्हणे.
तेच ना मग सहा, सात महिने देतो स्वतःला.
आता किती रनिंग तुला? एकोणवीस रनिंग असेल तुला.
म् नाही नाही एकोणवीस झालं ना कंप्लीट. सातनं
माझ्यापेक्षा एक वर्ष लहान आहे ना तु.
हा एकोणावीस झालं कंप्लिट.
विस चालूयं का तुला?
हां.
एकोणावीस चालू आहे तुला आता.
नाहीेरे एकोणावीसचा झालो मी.
मला वीस चालूये ना रे. तुला एकोणावीस चालू असेल, आपण एकाच महिन्यातले. तू सत्तावीसचा वाटत तारखेचा. तेवीस का सत्तावीस ना तुझी जन्म तारीख.
बावीस आहे ना.
हा बावीस, दोन दिवसा पहिले.
अरे हे पाय दोन हजार सातचा मी आठ मध्ये एक, नऊ मध्ये दोन, तुला एकवीसच झालं मग.
येडा आहे कारे तु?
अरे! च्यायला मायवर भरोसा नाही तुला, मी दोन हजार सत्तावीसला विसचा होईन ना.
हा का?
हे पाय तू दोन हजार सहा आहे हो, तू आता दोन हजार सव्वीस मध्ये विसचा झाला.
दोन हजार सव्वीस मध्ये वीस चा झालो का? हां हां.
तूच लावना सव्वीस मधून सहा गेले वीस उरले.
सव्वीस चालुये ना, पण सव्वीस संपल कुढं अजून.
पण बड्डे झाला ना तुझा.
बड्डे झाला भावा पण मग म्या एका जणाला विचारलं, मा तुला विस वीसच रनिंग म्हणे, कोण म्हणे तुले एकवीस रनिंगे? म्हणलं नाही रे बाबा, मला एकवीस रनिंगे.
आइक आइक तु दोन हजार सहा मध्ये सुरुवातीला झाला वर्षाचा हो, मग दोन हजार सात- च्या सुरवातीला तू एक वर्षाचा झाला.
हा दोन हजार सातला एक. हा-
दोन हजार आठच्या वर्षाला दो दो झाला. तस लाव ना तू, बरोबर तो वीस वर्ष होत. कारण तू-
दोन हजार नऊ तीन दोन दहा चार दोन हजार अकरा पाच दोन हजार बारा सहा तु म्हण दोन हजार
बारा तेरा
सात
दोन हजार चौदा
आठ
दोन हजार पंधरा
नऊ
दोन सोळा
दहा
दहा सतरा
अकरा
दहा हजार अठरा
बारा
दोन हजार एकोणावीस
तेरा
दोन हजार वीस
चौदा
दोन हजार एकवीस
पंधरा
दहा बावीस
सोळा
दहा तेवीस
सतरा
दहा चोवीस
अठरा
दहा हजार पंचवीस
एकोणावीस
दहा सव्वीस
वीस
मग वीस वर्षांचा झाला ना तू आता सुरुवातीला एकवीस लागल ना तुला आता आता पूर्ण वर्षाचे
मला असं वाटतं दोन हजार सव्वीस नाही दोन हजार सव्वीस संपल्यानंतर दोन हजार सत्तावीस ला मला वीस कंप्लीट होईल. आणि एकवीस चालू आहे ना असं वाटतं मला दोन हजार सव्वीस सव्वीस म्हटल्यानंतर ऐक ऐक हे पाय दोन हजार सहा दोन हजार सातला सहाला झालो मी बरोबर दोन हजार सातला फेब्रुवारी महिन्यात मला एक वर्ष कंप्लीट झालं. दोन हजार सव्वीस ये ना तर मगं आता हे वीस चालूये तर दोन हजार वीस मला आता वीस कधी कंप्लीट होईन दोन हजार सत्तावीसला फेब्रुवारी महिन्यात वीस कंप्लीट होईल.
आता मला कळालते पण तुला नाही कळालते तसं नाही चालत विव्याचे खेळ
काय नाही ते मला मी बी तेच म्हणल होतं रे मी व्यास सांगितलं होतं की नाही म्हटलं मला एकवीस रनिंग ये वीस कंप्लीट झालं पण ते समोरच पोरग कस म्हणतात ते जरा सिनियर आहे जास्त ते पोलीस भरतीचे ते तयारी करू राहिला ते म्हणे असू शक्यस नाही म्हणे तु कोणी हसल म्हणे डायरेक्ट
हसत काय असंच राहत ना भाई ते म्हणजे मी तर ह्यात घाईत तरच ऑडर लहानपणापासून म बाक खान न्या गणिता चालतरे.
तेगंज खरंय पण आ त्यां पोरांल कोण समजून सांगणार.
काय नाही पण तु बी तेच ऐकून
जन्म तारीख
मी आधी काय वाटतेस महिते का? या पाह्य मी तो दोन हजार सातला जन्म घ्यायचो ना, म्हणजे मी तो दोन हजार सातला जन्मलो होतो. तर मग मी दोन हजार सात आपल्याला झिरो पकडाव लागतं. पुढच्या वर्ष पण गिणती करावी लागते ना, समजा मी दोन हजार आठ मध्ये एक वर्षाच झालो
तर पण मी त्यान दरम्यान एक दोन सातपासून धरितो दोन हजार सात मध्ये एक वर्षाचा, दोन हजार आठ मध्ये दोन वर्षाचा, दोन हजार तीन नऊ मध्ये तीन वर्षाचा, असे एक वर्ष पुढे चालीतो मी आधी.
ते मग माला माझ्या बहिणीन, पप्पान समजलं तसं राहत नाही ते. तू एक वर्षाचा झाला तर एक वर्ष धरित राहते म्हणे.
तू आता होईल ये दोन वर्ष त आता आता होईल तू वीस वर्षाचा करेक्ट, आता तू एकवीस मध्य चालू हे.
तु आता सहा सात महिन्यात एकवीस वर्षाचा होतो आठ महिन्यात. अन मी आठ महिन्यात वीस वर्षाचा होईन.
आपण आता दोन हजार एकवीस, आता एकवीस रनिंग म्हणल्यानंतर एकवीसाव्या वर्षी लागलो पाहिजे असं.
हा न मग एकविस वर्षी लागलं तू
ते लागलं मला त एकविस रनिंग आहे, भरती म्हणजे लागलं पाहिजे गव्हर्नमेंट जॉबला असं.
हां बरं तू फेब्रुवारीमध्ये करून टाक तवा एकवीस चा ऊंरल तू.
फेब्रुवारी मध्ये म सगळं फायनल होतं ना आता समजून घे तीस तारखेची तारीख देयल बारा अ तीस जानेवारी ते बारा जानेवारी मधी अ पोराचे ग्राउंड होऊन जाईल समजा बरं का. आर्मीचे ग्राउंड झाल्यानंतर मग एक. तिथून एक अ पंधरा वी वीस दिवस. मेडिकलचे पॉईंट काढायला त्या पोरांला ज्या पोराला पॉईंट भेटले त्या पोराला बरं का.
हूं!
मेडिकलचे पॉईंट काढायला राहत्यां मंग नंतर ते वीस दिवसानंतर मंग सगळ्याचे पॉईंट काढून झाले का. मंग त्याच्या एक महिन्यानंतर डायरेक्ट फायनल रिझल्ट लागतो.
हो का.
की आपलं सेलेक्शन झालं समजा मंग जानेवारी, मार्च. एप्रिल मार्च एप्रिलच्या आसपास म सगळं होऊनं जाईन समजा.
नी-नऊ दहा महिने अजून.
हा नऊ दहा महिने अजू.
हूं ऐक ना.
हा!
आता शेवटचा पण संध्याकाळी करु बर आपण.
आता याच्यानंतरचा एक फोनना.
संध्याकाळी कारन माल मेसवर जानं हे नं लवकर तू म्हनलं नही गर्दी राहती नंतर जागा भेटत नही.
अरे नही आता तिसरा भो कॉल हे ना आपला.
तिसरा नाही, चौथा ये ना.
कोण बोललो तुला, चौथा नाही तिसरा आहे.
तू झोपेत राहतो रे त्या दिवशी एक झाला, नाही तिसरा फोन आहे आजचा.
तो नाही रे, तो दुस नंबर वरुन केलता, तो माझ नंबरवरुन केलता. याच्यानंतरच ऐक म नंतर तू चाले जाईल जेवायला.
अरे नाही मला टाईम होईल ना, तोडा होईल ऐकणा. काय माहिते आमच्या हित गर्दी होऊन जाती, नंतर पळाय भेटत नाही हं.
आता रूमला ये ना आता-आता-आता हे सगळंता एक मिनिटाच कॉल बाकी असल ना. एक ला एक मिनिट बोल जातील तिथ ल जो असत तुला एक दहा मिनटाच कॉल होउन जातो.
अंगोळ बी करू दे मला
अरे कॉल घे फक्त, बस दहा मिनट नई देऊ शकत का बा?
अरे तुला कळायला नाही, राहते तेवा जेवण होऊन जातं मी, लगेच एक वाजता फोन करतो तुला.
अरे झालं श्याम्या, एक कॉल झाला, तुला परत एक कॉल करतो.
अर तुला कळाय नई रे हुकून जाते रे दहा मिनटांने बी, काय ना सगळ्या पोरांची बारा वाजता साडे अकराला क्लास सुटूना जात्या.
ऐक ना श्याम्या, अकरा तीस झाले, करू का परत लगेच करतो थाब.
मी काल न जेवता आलतो मेस वरून.
दोन मिनिटं बसनार दहा मिनिटात ये.
अरे मी काल न जेव जेवता आलतो मेस मधून.
ह गप्पा नको देऊ.
शपथ भाई शपथ म मी शपथ काल मला पोळ्याच भेटल्या नव्हत्या, शेवट शेटला पोळ्याच बनंत नव्हते.
एक कॉल घे, नंतर घे संध्याकाळी.
मि संद्याकाळी घेणार नाही बरं मग